हॅलो.
हो बर बर सांग हॅलो.
हा पाऊस तेन, काय म्हटलं?
पाऊस पाऊस आ पाऊस नाही आज दिवसभर ऊन पडलं होतं, कडक आज ऊन.
हा.
हे फोन झाला का नाही मी तुम्हाला ज्युन मिस कॉल कर
हा, हा चालतंय, चालतंय. होय, होय चालतंय. बर, बर चालतंय. हा, हा चालतंय की.
बर हाय आज पाऊस दिवसभर ऊन पडलेवत. हा पोरांचं ते दोघांचं चालू असतंय सारखं. हम्म, ते त्याला मारतेय, ते त्याला मारतेय. हम्म. ते कसं आहे धाकटं जरा वांड हाय. आणि थोरलं कळगूदन हाय. ते थोरलं जाऊन तेजी कळ काढतय आणि मग ते बदादा मारतय.
हा, हा.
असं हाय. दोघांचं पटत बी नाही आणि दोघं एकमेकाशिवाय राहित बी नाही असं आहे.
राहत नाही तसंच असतंय ते आणि थोडे दिवस बघा झाल्यावर. आता आमची तर भाऊ भाऊ दोघं जण एक बारावीला हाय. आणि एक एक बा एकाची बारावी झाली आणि एक दहावीला आहे. बोलत नाहीत एकमेकांसोबत.
आई शपत काय नामज बा.
आत्ताच बोलत नाहीत. परवा दिवशीच मी कावलोय आत्तापासूनच असं करू नका म्हणून. पुढचं एक काय माहित नाही. हा, तेच की. आणि तीच सवय लागते ना बोलत नाहीत. ती बोलून
होय तसं आहे नाही आणि बायका गैरफायदा घेत तोग.
होय होय.
त्याचा हम्म आता या जमान्यात तर लईच
हम्म.
बघाय लागलं हेच आता. पाऊस अजिबातच नाही हो पऊस पाकच घेता.
पाऊस पूर्णच गेला अहो ते काय वेगळंच काय सांगितले काय हाय म्हणून.
म्हणजे माणसाची करणी म्हणायची माणसाची कर णी म्हणायची काय बघितला जा काय काय बलात्काराच प्रमाण आणि हे वाढलंय परवा नऊ वर्षाच्या पोरगी वर तीस जणांनी बलात्कार भेटला असं काय ते हम्म.
त्यांना काय हे केलंय ना?
काय करत्यात थोडा दिवस उगच महिनावर अटक केल्या आणि करत्यात महिनाभर आणून आणि सोडून द्यायचं.
हम्म आणि ते पण हो आलंय बघा नाशिकच्या कुठल्या आदिवा सी हेज्यात
हम्म.
हम्म आदिवासी आश्रम शाळेतं. नऊ नऊ वर्षाची मुलगी म्हणजे हे बाळ झाले.
होय होय झालंय हम्म झालंय.
ती कायत बाळूमामाने भाकमूक सांगितली होती म्हणाल्यात सांगितलेलं हा.
बारा वर्षाची पोरगी आई होणार म्हणून हम्म.
आणि तो मुलगा पण काहीतरी लहानच आहे म्हणून.
तो होता ते सगळीकडे हेच निघलय आणि त्याच्यामुळेच तर आता पोसपानी लागण झालंय उगंच आहे वय हे.
आणि हॉस्टेल तेन म्हणतातात जरा ते हेचच असते हो
होय होय.
रिस्की असत्यात आपली किती पण मुलगी चांगली असते तिथं गेल्यावर असं सगळ्यां सोबत राहून
हा.
ते बिघडतातच.
होय. अरे घरात तरी कुठे से सेफ आहे त्या हो ते मुलाला परवा बडवून बडवले बडवून मारलेलं बघितलेलंस काय व्हडिओ आलतं काय.
कुठल्या हेज्यात ते?
कुठं बिहारला वाटतं बा बिहारिच होता काय कुन्हाच ठाऊक कुठला?
हा.
भावा भावाच्या बाई भावाचं पोरगा बघा ते.
हा हा.
असं पोत्यात मांजर एखांद घालून बडवत नाहीत काय
हा, हा.
पोरगाच्या असं पाय धरून डोसकं आपटलेल त्यानं, वरन खाली आपटलेलं.
ते ब ऐकल्यागात का बघितल्यागत झालंय मी पण. पोत्यात घालून असं मारलेला लहान मुलग्याला ना?
होत्याच नाही त्याना हायसच पाय धरले आणि आपटले डोसक त्याच खाली.
हा हा नाही ते ऐकल्या गं झालतं.
ते काय तर काय नव्हच बाय त्याची शिक्षा झालीय काय काय झालं त्याला फण असतो.
हो.
हा होय, ते कुठलं तर सांगत होतो कुठल्या तर राज्यात असं डायरेक्ट शिक्षा करत्यात म्हण असं काहीतर केल्यावर.
होय, होय अमेरिकेत तर डायरेक्ट गोळीबार आहे नव्हं.
हा, हा तेच की मग, मग आपल्या इकडच ते जरा कमी आहे.
हम्म.
आपल्या इकडे जेलमध्ये ठेवत्यात थोडं दिवस
हा, हा आपल्या भारतात तेच आहे.
हम्म.
हम्म थोडा दिवस ठेवून घ्यायचं आणि सोडून यच. ते मग कसं ते त्यांना आणि जरा हे मिळतंय नाही प्रोत्साहन मिळतंय. हम्म, मग तस बाकीच्या ह्येच्यात नाही ओ.
हम्म.
तेनी कसं असं जिथल्या तिथं कायदा ठेवलाय. त्यामुळं ते बरोबर त्यांना हे होतंय.
हा. भीती पण राहत्या ना माणसांना. हे केलं की हे होऊ शकतंय.
होय. बाईनं बाई माणसानं बाहेर एकटं जायचं म्हणजे अंगावर असं काटाच येतोय.
काटा येतोय होय.
तसलं दिवसच राहिलं नाही अहो आता जायासारखं.
आता मुलगीच बघितला नाहीसा र रिक्षातनं तिला किडनॅप केले.
होय आता आपण माप म्हणतोय की बाहेर जायला कसली भ्या आल्या आणि हे आल्या.
हा.
म्हणून हायवे बाहेर जायचं कधी सोय नाही बाई जायाची.
आणि दिवसा एक कसतरी चालते. रात्री एक आठ नऊच्या पुढे बघा
हा व्हय दिवसा तर काय परवा मी गेलतो क ल्हापुरला न्हवत काय, सारखं सारखं मिस्टर आमचं खाड कराय नको म्हणून म्हटलं जा एसटीन तिथनं जवळ जाय नाई एसटीपासून जवळच ते. या आम्हाला इष्टी नव्हती थांबलवतो माझ्या अंगावर काटे यालती गर्दी बघून.
मग?
ती माणसं बघून. नाही भ्याच वाटते अहो. आई पण एक एक लई झालंय. प्रत्येक जण आस तोंडाकडनी बघतय. चार माणसात एकटच दिसलं तर.
होय, होय.
मग.
हम्म, हम्म.
काय न्हवच बा.
नको ते प्यायचं नाही, सर्दी होत्या. छाती भरत्या नको, नको बाळा.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
मग तोच कराय नेहणार डॉक्टरकडे नेहणार. नेहणार हॅलो.
का मुलाम
याच्यावर चढू नकोस हाताला येतय काय कप, पडेल बघ खाली मी घेतु दम. थांब देतो.
झोपसोतवर त्याचा दंगा असतोय.
हा तसचं आहे. झोप होस्तोपर्यंत असतंय. झोपत पण नाहीत लवकर. हम्म.
वाटी घेऊन गेलाय कि अभिषेक आणलेला प्यायला.
हा.
ते कसं केळ आणि दूध असते ना अकरी दूध. म ते आणि छाती तेन भरायचे चालू होते आधीच छाती भरल्या तिची. अभिषेक तेच के अभिषेक कराय गेलात म्हटलो नाही का कुणा अभिषेक होता.
होता का हम्म.
काल बा य एकादस होती काय?
होय काल एकदासं
हा म्हणून हा दवा जसला ते हे करत्यात हो अभिष ते घालत्यात तिनी एक जण आहे ती नी
हा.
ते असं पूर्ण असं हेज भक्त आहे विठ्ठलाचा आणि म जव्हा एकदस होत त्या नाही नाही महादेवाचा.
हा हा.
म दुसऱ्या दिवशी महादेवाला अ काय बारा काय तरी म्हणतात त्याला हो काय वेगळा शब्द आहे त्याला ते तिने घालत
घालत्यात का हा. हम्म तू आ एकादशीने देवादशी अशी असते. आता येत नाही एक आषाढी एकादशीन हो.
होय होय आता वारी त्यासाठीच निघाली की.
हा वारी निघाले ज्ञानेश्वरी
कितीतरी कलाकार पण आल्यात त्या वारीसाठी.
लय मोठी हसते होय सैराडचा आरची म्हणा
होय तेही आल्या. अ आदेश बांदेकर हा ते आल्यात नं तर आदेश बांदेकरची पूर्ण फॅमिली आली ती पूजा तेन.
हा हा हा.
होय बरे नाही म सगळ्यात मोठी दिंडी आता या वर्षातली एक दिंडी असेल नी सगळ्यात मोठी ज्ञानेश्वरिंची पाल ति निघं त्या मुंबई म्हणुन देेता.
हा हा.
त्याच कि पालकीला परवा हे नव्हतं ते पा वाट नव्हती ती.
हा ती वाढ झाली ना.
वाढ झाली त्या एका दिवसात पाणी उतर वारकरी थांबलेला बघून.
हम्म.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
आणि ते कुठला तर पॉईंट आहे हो त्याला कुठलं तिथं आल्यावर असं पूर्ण असं टेकडावर आहे बघा ते.
कुठं? असेल वाटेला.
अं हा वाटलाच कुठतर आहे, ते पण ओ त्यावेळी असं सूर्यदेवतेनं रिंगण घातलंय असं तो त्यावेळीस सूर्यानं पण असं रिंगण घातलं होतं.
हं.
ते एक फेमस झालंय बघा सगळीकडे. हो होय होय रिलला तेच द्या लागले
हा हा.
म्हणजे माणसनी रिंगण घालायच्या आधी सूर्य सूर्य देेवतेनं रिंगण घातलं असं.
हा हा असल की.
हा.
महत्व आहे हो त्या पण देवाचा.
हम्म.
ज्या त्या देवाच प्रत्येक जिथं तिथं आहेच मत. हम्म, हम्म. आता बेंदूर
बेंदूर बघा आता घरं झाडायची आहे.
घज झाडतायसा तुम्ही?
होय. तुम्ही?
आमच्याच गावरीतन
हा आता घर झाडायची, धुनं धुवायचं. आता पुढच्या रविवारी एक आणि तेज्या पुढच्या रविवारी एक दोन हेला
होय, हा चालतंय की.
आता पाऊस नसला तर बरं मग.
होय ते आहेच खर कुठ हाय पाऊस नाहीच की पाऊस. पाऊस आहे व्हय?
पाऊस नाही खरं आधी मधी काढताच येत नाही ओ सुट्टी दिवशी, कारण भांडी भरपूर आहेत.
हा, हा.
हा रवीवारी सुट्टी दिवशीच एकाला दोघी जण भराभर आवरतोय.
चालतय की होय. तर एकट्यानं कधी आवरायच ते.
हा.
हम्म. बरं बरं चालतंय आता कनई मी जेऊन तुम्हाला मिस कॉल करतो.
हा, हा.
हा.